हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो नमस्कार ताई
एल दे
हो हो आवाज येतो येत हा नमस्कार तेई हॅलो
ह
हॅलो हॅलो द हो हो येतो येतय
एकच मिनिट ताई हं
हो
हॅलो
हा येेतो ना आवाज
हो हो हो हो नमस्कार ताई हा ये येतंय आवाज हं माझ आला तुम्हाला हा नमस्कार हा हा आपलं आपण आपल्या हा काय नाही आवरले तुमचे काम
हो मजे फोन पनं चालू हेत
अच्छा अच्छा हो हो त्या ना हा बरंय तुमच्याकडे पाऊस चालू झाला आमच्याकडे अजून पावसाला वाट पाहावी लागतीय
हा बरं आता पावसाळा्यायचे बरेच लोक आता पावसाची पण बर्याच ठिकाणी फिरायला जातात बाहेरच्या निसर्गाचा आनंद घ्यायला हो तुम्हाला आवडत का ताई असं कुठला
मला पाऊस प्रवास खूप आवडतं मला माहिजे पावसच खूप आवडतो पावसात भिजायला आवडतं आणि पावसात फिरायला सुद्धा आवडत फक्त एकच माझ
हो बरोबर आहे ते तस सगळ्यांनाच वाटतं की चांगलं आपलं असावं हं आणि अ पावसाळ खरच म्हणजे आपल्याला एक म्हणजे फ्रेश माइंड कर त्यांनी सारखं छान झालेला असत हिरवागार आणि येऊन एवढा उन्हाळा तर वाढलाय तर त्याच्यानंतर जो पाऊस म्हणजे पडल्यावर जे वातावरण तयार होतं थंड थंडार कि ते खरंच मनाला आणि शरीराला थंडावा देऊन जात एकदम तुम्ही अ तुम हा तू तूम्ही कुठं म्हणजे असे पावसाळ्यात कुठले तुम स्पॉट ला असे गेलेत का तिकड अ नवीन ठिकाणी
हो मी एकक्चुली ना पावसाळ्यामध्ये ना माळशेत घाट क्चुली माळशेत घाट तुम्ही ऐकलेला असणार आहे की पावसाच्या दिवस बा रस्त्यावर या पाणी येत ते
हो खूप छान हे तो माळशेस घाट बघण्यासारखा हो
त्याच्यानंतर लोणावल्या चा भुशी डॅम आणि असं नॉर्मल बाकी जसं ठिकाणी म्हणजे ले अ पावसाल्यात असच असं जातो फक्त फेरफटका मारायचा मजा करायची ओल व्हायचं असा प्रवास आवडतो
ह नाही आता आता म्हणजे हो आम्ही जातो इकडे अ तामणी घाट वगैरे किंवा आमच्या जवळपास अशी काही पण ठिकाण आहेत कुंडमाळा वगैरे किवा कि आशे जातो. तो आम्ही तिकड आणि म्हणजे पुण्याच्या आजूबाजू बाजूला बरेच ठिका म्हणजे आजूबाजूला छान ठिकाण आहेत मग तिकडे आम्हाला जवळ पडतो सोईनी तर मग आम्ही जात असतो असं आणि शाळासाठी सॅटर्डे संडेला मग मुलांना सुट्टी असते मग तेच मग मुलांना रिफ्रेश होऊन जात आणि हे मग पाहायला जातो फक्त आम्ही असे जे धोकादायक ठिकाण वगैरे असे टाळतो म्हणजे जेवढं आपण सेफ राहून पाहता येईल ल कितपत पाहायचं तेवढाच आनंद घ्यायचा जास्त जीव धोक्यात घालून
बरोबर हाय आपण प्रवास तो प्रवास आपला चांगला सुखोपर हवा हे महत्वाच पण लोक काय करतात. की त्या नावाखाली नुसती जातक अशा ठिकाणी ती जातक त मुलं येतील. आणि त्या वेळेला तिने आजूबाजूला काय परिस्थिती जी परिस्थिती जर थोडीशी अजून काही चेंज झाली तर धोका निर्माण होऊ शक का हा विचार करण खूप गरजेचं हाय.
मग काय नाही आणि म्हणजे तुम्ही प्रवास करा आनंद घ्या बाहेरच्या निसर्गाचा पण ते त्याबरोबर तुम्ही तुमची सुरक्षित म्हणजे आपण बघितली पाहिजे ना तुमची त्याचा बरोबर तुमचे मुलं आहे ते आहेत. आणि आजकाल म्हणजे कसं फिरायला प्रमाण एवढं वाढलंय ना लोक लोकां मग गर्दी असते तिथे किंवा अति पावसामुळे निसर्ड होऊन जातो पाय स आपण डोक्यावर आपडलो अशाही घटना घडतात त्यामुळं म्हणजे फिरायला जाण्याबरोबर तुम्ही बाहेर आपली सेफ्टी पण बघितली पाहिजे त्याच्याबरोबर.
हो बरोबर एकदम बरोबर कारण की आपण हा प्रवास करताना आपल्या आयुष्याचा प्रवास पण आपण चालू हा विचार करायला हवा आहे.
म काय एक कषणिक आनंदासाठी आपण पूर्ण आयुष्य नाही त्याच्यात म्हणजे केलं पाहिजे थोडस म्हणजे आती आपला उल्हास पण काही जास्त कामाचा नाहीये थोडस सेफ राहून आनंद घ्यायचा. नाही तर आजकाल ते हो बोला बोला.
सेफ राहून आपण जितक आनंद घेऊ शकतो तर जर आपल्याला काही दुखापत झाली जे आपल्या बरोबर जे आहेत त्यांना जर दुखापत झाली तर ते जो आनंद घेण्या सगळ कस जाईल तर फक्त केअर करण्यात जाईल किंवा रड गाण्या मध्ये
हो तेच आजकाल म्हणजे ते मोबाईल व पाहता त्याचे स्टेटस त्याचं स्टेटस. मह ते पाहिलं की त्यांना ही वाटत अरे लोक किती एन्जॉय करता आपण काहीच करत नाही आणि मग ते पाहून त्यांना जास्त हे होत मग ते गेल्यावर ते सेल्फी फोटो काढायच म्हणजे बाहेरचा निसर्गाचा जो आनंद आपण घ्यायचा असतो तोे लोक घेतच नाहीत. आणि फोटो न याच्यातच अडकलेले राहतात पण त्या फोटोच्या नादात आपण म्हणजे कुठ कशा जागी उभ हाय हे पण पाहिलं पाहिजे ना म्हणजे जर अगदी कडेला जाऊन तुम्ही फोटो काढत असाल तर तुमचा जीव धोक्यात घालताय तुम्ही.
खरंच एकदम खरं आहे कारण की आम्ही जेव्हा फिरायला जायचो ना तर ह्या गोष्टी आम्ही म्हणजे फक्त आमच्या आच्या फ्रेंड सर्कल आम्ही सगळं जायचो. जेव्हा फ्रेंड सर्कल मध्ये निघाल काही असे होते जे खूपच अतिउत्साहित तर त्यांच म्हणण की इथे उभे राहू तिथे उभे राहू म्हणजे नदी दरी ना दरीच्या बाजूला रोडच्या बा मध्ये मध्ये जे अस आप बांधलेले असायचे पहिले. अ साईडला जे छोटी छोटी भिंती बांधलेले असतात. तरी त्याच्यावर जाऊन उभे राहणार आणि तेव्हा खूप जास्त हवं असेल तर त्यांचा तोल पण जायचा आम्ही त्यांना बलायचो तु् खाली उभे राहा उगच तमच्या त्या नादामध्ये आहे ना काही वाढ घाल झालं तर काय करणारे.
म्हणजे आजकाल खरं तर आती करतात असं झालंय तर आता उन्हाळ्यामध्ये अ ह्याला जातात आपले वॉटर एक्सरसाइज करायला आपले जातात पिकनिक स्पॉटला वॉटर पार्क वगैरे तिकडे सुद्धा आता मध्ये इसिडेंट झाला होता एक लेडीज होती ती म्हणजे मोठ्या साईड वर अन् खाली आली आणि तिला अंदाज नाही आला पाण्याचा म्हणून ती जोरात खाली आली तर त्या इतकी जोरात आपटली की तिचे बाठीचे मनके होते ते त्याचे चार तुकडे झाले.
ऐकलं नाही हो ऐकलंय आणि त्याच्या नंतरच आम्ही वॉटर पार्क ला गेलेलो आहे.
ह. आणि किती मग ते म्हणजे म्हणजे त्या बाईचं आता आयुष्य एका जागेवर आलंय सगळं. आणि तिच्याबरोबर म्हणजे बाकीच्यांचे हाल आता होणार ते वेगळेच पण तिं आयुष्य बर्वाद झालं ते गेलंच म्हणजे कषणिक सुखासाठी तिने तिं आयुष कामाला लावलं म्हजे याला लावलंय त्याला
हो नाही मग आम्हीच ना आता जेव्हा आम्ही गेलो होतो ना. मुलांना हे गोष्टी सांगितल्या ब का असे असे इन्सिडेंटस होतात. तम्ही राड तुमला कराय आम्ही तुमच्या बरोबर येतोय पण आपण कोण्या राड करणार. आपल्याला सेफ्टी आहे म्हणत क्यूब आहे. डायरेक्ट जे सिंगल जाय की त्याच्यात तुम्हाला काहीच सेफी नाही.
हम्म हो ना नाही आपण ते म्हणजे सेफ्टी बघितली पाहिजे मुलांना या गोष्टी लक्षात नसतात ते आपण त्यांना त्याची जानिव ून दिली पाहिजे त
बरोबर आहे. हॅलो. त्यांचा आवाज एकदमच नाही होत. हॅलो. हॅलो काय? हॅलो. येतेय का का आवज?